हॅलो आवाज येतोय, येतोय येतोय माझा येतोय
हा येतोय फक्त जरा जोरात बोल, जरासं आवाज बारीक येतोय तुझा.
आत्ता येतोय.
हा आता आला बघ असंच बोल, बोलकी खूप दिवसांनी कॉल केलीस
अगं काय नाही म्हंटलं सहज करूया, मी जाणार आहे ना आता प्रवासाला, मग तू येणार काय हे ते जरा विचारायचं म्हटलं
प्रवासाला, नेमकं मला सांग तुमचां प्रवास ठरलाय कुठं, म्हणजे नेमकं तुम्ही काय बघणाराय? किल्ले बघणार हाय, निसर्गात जाणाराय काय मंदिरं बघणार हाय काय असं काय आपलं असंच बीचवर मना, कुठं काय जाणार आहे ते सांगा.
आगं आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, हे निसर्ग बीसर्ग तर काय आपण रोज बघतोय, तर आता धबधबा बघायला जाईल जायचा असतय.
वाव, धबधबा बघायला, अगं खरं आता तर पाऊस चालू झालाय आणि थोड्या दिवसांन धबधबा तयार झाल्यावर मग जाऊया ना.
होय नंतरच जायचंय थोड्या दिवसांनी, पण तुला तयार करायला मॅक्झिमम पंधरा वीस दिवस तर लागत्यातच म्हटलं, मग आत्ता पासुनच चालू करूया.
होय तयारी करायला थोडा वेळ लागणार की, ठीक आहे ना धबधबा बघायला जाऊया तू प्लॅनिंग कर आणि मला सगळी डिटेल सांग, आता तू काय काय ठरवलेस ते सांग, म्हणजे तुमचं नियोजन कसं काय काय ल्यास ते सांग बघू, मग मी ठरवतो यायचं का नाही ते, किंवा आणि किंवा ह्यात काय मला वाटलं की असं करू या तसं करूया, ते पण सांगेन मी तुला.
होय होय होय ऐक, आपण मुली मुलीच जायचंय, सात आठ जणी किंवा दहा जणी आपण झालो तर, आणि सगळ्यात भारी अ प्रवासाला जाण्याचा मार्ग रेल्वे,, रेल्वे नं आप पण जायचय, कारण का रेल्वे स्वस्त पण असत्या, आणि रेल्वेेत आपल्याला म्हणजे कु त थांब थांबा, काहीतरी आपल्याला बाहेर काम वगैरे असलं तर, थांबायची वाट बघायला वगैरे लागत नाही. आणि मुलींसाठी सेफ पण असतय, त्यामुळं मग मग रेल्वेनच जायचं मग तिथून पुढं काय असेल ते आपण मग, तिथं आपण गाडी किंवा भाड्याना काहीतरी घेऊन, तिथला निसर्गरम्य वातावरण धबधबा आहे ते बघू शकतोय. तिथलं थोडंफार तरी आम्ही माहिती घेतल्या, बट आता म्हणजे तुझ्यावर डि पेंड हाय तू येणार हे ते, म्हणजे जशा मुली जसा मुली तयार होतील ना तसं प्लॅन करायचं म्हणजे तसं आपण पुढ काय काय हे करायचं, ते करायच सगळं नियोजन आपण करूया, तर तुला काय वाट पण धबधबबा बघायला जायंच का दुसरं काय बघायला जायचं तू सांग.
तसं काय नाही जाऊया, फक्त मला काय वाटतंय आता तू रेल्वेने प्लॅन करतेस तर ठीकच आहे पण किती स्पॉट बघणार हाय आपण,, धबधबाच बघून यायचंय का नुसता आणि कुठे कुठे जायचंय, असं पण काय हाय का नाही. प्लॅनिंग तुमच आणि धबधबा एक मला वाटतय, आता घाटाच आता गा रेल्वेन जरी आपण गेलो तरी आपल्याला तिथन गाड्या करायला लागणार बरोबर आहे, मग इथूनच करून जाऊया ना, म्हणजे आपल्याला सेफ्टी पण होईल रात्रीचा आपण थांबणार कुठं, प्रवास कसं करायचा, हा पण प्रॉब्लेम आहे
हो बरोबर आहे ग, ते पण मी तो विचारच केला नव्हता मी, मी फक्त काय विचार केला, आपण रेल्वेने गेलो की कसं स्वस्त पडतंय
स्वस्त म्हणण्या पेक्षा आपली आता कारण की कसं आपण आता सगळ्या मुली मुली जाणार, आणि आता आपली सेफ्टी पण गरजेची आहे बरोबर आहे, आता तू बघ तसच बातम्या काय नाही, आपल्याला आपण स्ट्राग राहायला पाहिजे सोड पण थांबायचा प्रॉब्लम येईल, कुठं थांबायचं काय, आपली स्वतःची गाडी असली की, हा बाबा रात्रीच नाही आपण प्रवास करू शकत, किंवा रात्रीच शक्यतो आपण त्यावेेळेस प्रवास करायचच नाही, कारण घाटाबिटात ना तुला तर माहित आहे हा प्रवास इतका धोकादायक आहे कि, हा वळणं चा अंदाज येत नाही रस्त्याचा त्यामुळं आपण शक्यतो दिवसाच प्रवास करूया, असं माझं म्हणणं आहे आणि एकच धबधबा कशाला बघायचा ग, आणि काहीतरी बघून येऊया ना, म्हणजे आता चाललोय धबधबा बघाय तसे किल्ले वगैरे का जमणार नाही काय, कारण की ट्रेकिंग पण होईल आणि मग तू पावसात वगैरे हवामानाचा अंदाज घेऊन करू शकतोय म्हणजे, प्लॅन करू शकतोय ना आपण तसं
होय होय बरोबर आहे, आम्ही काय म्हणजे आम्ही काय ठरवलेलं एक दोघी तिघींनी, म्हणजे स्वस्त मिळतय म्हणून रेल्वेनं जाऊया, आणि जर आपण समज रेल्वेने गेलो तर मग आपल्याला बाकीच काय मिळायला बघायला मिळणार नव्हतं ग, म्हणजे कसं होतय आता आपण रेल्वेनें जायचं म्हटलं की त्याचा टाइम, परत ति आणि एडस्टमेंट आसली हे ते सगळं बघायला लागतय ना, मग आता तू जसं म्हंटलीस तु, आपण एक स्वतःची गाडी किंवा भाड्यानं गाडी जसं घेऊन गेलो, तर मग आपल्याला ते सगळं म्हणजे मॅनेज होऊ शकतय, म्हणजे आपलं व्यवस्थापण व्यवस्थित होऊ शकतय. जसं की तू म्हटली स्वतःची गाडी असेल- तर आपल्याला म्हणजे कुठं पाहिजे तिथं थांबता येतय, हे ते असं सगळं विचार केलीस ना- तर ते तुझं मला, पटलं मत तुझं. मी त्याच्या त्या मताचा नक्कीच विचार करेन, आणि सांगेन पण मुलींना हे ते- आणि तू म्हणत्यास बघ आता, म्हणजे बरोबर आहे, रात्री च हे ते आपण प्रवास- करायला नको, आता बघत्यास आपण किती अपघात होतील हे ते बातम्यांना बघत हाय- तोय
मग तेच ना, तेच तर आपण काळजी घेऊन प्रवास करूया, प्रवास करूया आपण आनंद घेऊया प्रवासाचा
खरं काळजी घ- ऊन करूया, या बाकीच्या गोष्टी पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे, असं माझं म्हणण आहे. बाकी तू आणि काय काय प्लॅन केल्यास?
होय बरोबर आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे, प्रवास करताना आपल्याला जी कागदपत्रे लागतात, म्हणजे आ- आपण बाहेर तर काही जाणार नाही ये - थोडा आउट ऑफ, म्हणजे भारत अस ते काय आपण लांब जाणार नाही ये देशाच्या- पण कसं आहे, आता आपल्याला कुठे जरी जायचं असलं, तर आपल्याकडे थोड तरी कागद- कागदपत्र असलेच पाहिजे, ते तुला माहितीच हाय,, म्हणजे जसं की बघ, आधार कार्ड जर आपल आपल्याोबत- पाहिजे होय ना-
होय, पाहिजे कि आधार कार्ड वगैरे पाहिजे.
हा, म्हणजे आय डी प्रूफ तरी आपल्याकडे एक बेसिक तरी म्हणजे असेलच पाहिजे, हे हे तर म्हणजे- ठेवूनच घे, आणि त्यानंतर- आपल्याला कपडे वगैरे जेवढे, जे लागतात ते व्यवस्थित म्हणजे बॅगेत सगळं पॅक करून ठेव. सगळ्यात मेन म्हणजे खाणं बाहेरचं काही घेऊ नको, कुरकुे मुरमुुरे तुला लय आवडत ते हे मला माहितच हाय, अजिबात- ते सगळं काय म्हणजे, त्याचा जरा टळा टाळचं कर ते घ्यायचं, कारण आ - आता आपण स्वतःच्या गाडीनं जायचं म्हटलं की, एकेकाांना प्रवास सहन होत नसतोय तं हे तुला माहितच हाय, हा, प्रवासात एकेकांना उलटी वगैरे होत असते- एकेकांना-
हो त्या आणि गोळ्या म्हण किंवा फर्स्ट एड किट आपण घेणं- ते पण गरजेचं आहे, किंवा आता कुणाला गाडी ही सहन होत नाही, काय नाही त्या- पण तू बरोबर बोललीस सोड, पण तिथं आणी गेल्याव कुणाला- काय आजार पडलं किंवा सर्दी खोकला तापमान त्या आणि कुणाला काय लागलं जर - चढताना उतरताना, त्या गोळ्या एक फर्स्ट एड किट म्हणून आपल्या सोबत असावं, ते एक-
हा आणि बाहेर, बरोबर आहे आता आणि आपण बाहेर जाणार आता वेगवेगळ्या ठिकाणी जाणार- तिथलं वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी पिऊन आपण नंतर आजारी देखील पडू शकतो. मग त्यापेक्षा चांगलं आहे की- आपण इथूनच जाताना एक छोटासा पाच, पाच लिटरचा जो छोटासा जार असतोय ना- तो कॅरी करूया आपण, म्हणजे व्यवस्थितच होईल, म्हणजे पाण्याचा पण विषय संप- पाण्याचा पण विषेय संपला, आणि खाणं तर काय आपण, पहिल्या दिवशी- पहिल्या दिवशी जातोय त्यावेळी तर डबा घेऊनच जातोय.
हा, आम्ही मांझ कसं म्हणणय आता आपण आपली गाडी काढतोय- पहिल्या दिवशी सकाळचा नाश्ता सगळे जण सोबत घेऊन येतील, बरोबर आहे- किंवा घरचं काय तर आणतील, मग मला काय म्हणायचंय आपण छोटा स्टोव मिळ- तो एक तो एक घेऊन जाऊया, आणि अ थोडस फार सामान नेऊया म्हणजे- एक अ ट्रीप पिकनिक असं पण होईल की जिथं, आपण निसर्गात पठारावर कुठ तर थांबून- बनवूया आणि तिथंच आस्वाद घेऊया, शांतपणे खात पीत किंवा मज्जा करत- असा एक, हा एक प्लॅन बघ ना होईल का, म्हणजे- हा म्हणजे काहीतरी- शिकायला, म्हणजे एक एकत्रितपणे आपल्याला काहीतरी टीमनं खेळायला मिळेल म्हण. किंवा शिकायला भेटल, असं पण आहे ना एकोप्याने सगळी कर- तील एकत्र येतील त्या मनानं-
आता आपण बघ ना, किती किती दिवस भेटलेलो नाही आहे- आपण किती कंटाळलोय हे ते आपण आपल्याला तिथं आपल्या म्हणजे, आपापसात वेळ घालवायला एक
हा, आणि टीम वर्क करायची सवय लागल, म्हणजे आपल्याला कळल करायचं काय असं.
बरोबर बरोबर, प्रवासात म्हणजे तो प्रवास तो प्रवासाचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळेल. आणि एक मेन तुला सांगायचं राहिलं आता आपण आपली गाडी घेऊन जाणार आहे,. मग ती गाडी आता गाडी व्यवस् तिथच जाईल हे कशावरून, मग काहीतरी मध्ये मध्ये पंक्चर होऊ शकते, काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतय तो कोणतरी लेट येऊ शकतय. तर त्यामुळे आपण काय करूया, एक्स्ट्रा स्ट्रेपनी वगैरे म्हणजे काय अस
हो, स्टेपनी ते ड्रायवर वगैरे बघतील ना ते स्टेपनीच, आपण आपण पण जाती सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे सोड. आपण प्लानिंग करतोय म्हणल्यानंतर कुणाच्या भरवश्यावर राहायला नको. आणि मला काय वा माहितीहे अजून एक, की आपण सोबत एक कॅमेरा आणि एक डायरी अं हे करूया, म्हणजे आता समज कुठ तरी थांबलो वगैरे, फोटोज ते होतीलच सोड निसर्गामध्ये, आणि आता बाहेर जाण खूप काही गोष्टी शिकायला, नवीन बघायला, भेटणार आपल्याला त्यात जर काही प्रसंग आपण अ नोटडाऊन केले, किंवा नवीन काहीतरी वाक्य भेटलं तर आपण नोटडाऊन करायला एक पेन आणि एक डायरी असावी. आणि फोटोला काढायला आपल्या स्वतःचे काही कॅमेरे तस पण एक, आपल्याकडे साधा कॅमेरा आहे तो पण आपण घेऊन टाकूया कॅमेरा.
हो हो चालेल, चालेल.
त्या आधी आपण असं कुठलं ठिकाणं लागली, जिथे आपल्याला खरच बाबा माहिती घ्यायचय, किंवा भेट द्यायचीय तर ते अनएक्सेप्टेड असणार ना आपल्यासाठी, कि लगेच आपण म्हणजे जाऊन हे करणार नाही, म्हणजे आपण प्लॅन नाही केलं ते अचानकच भेट दिलय. म्हणजे आपण काय करायचं हे पण, म्हणजे म्हणून म्हणलं कॅमेरा वगैरे, आणि एक्स्ट्रा पैसे महत्त्वाचेत.
पैसे तर बघ, ऑनलाईन पण ठेवूया आपण युपीआय मध्ये पण पैसे घेऊनच जाऊया. आणि कॅश पण कॅरी करूया, म्हणजे आपल्याला कुठं पुढं प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे कशात अड अडथळा निर्माण होणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेऊनच जाऊया. तू जसं म्हणलीस सगळं म्हणजे कपड्यांपासून सगळं शेवट स्टेपणीपर्यंत सगळी आपण तयारी करून व्यवस्थितच जाऊया. बघ घरी वगैरे विचार जायचं का तू म्हणतेस तसं आपण धबधब्यासोबत किल्ले वगैरे पण बाकीचं देखील म्हणजे सगळं बघ
हा, मग मी ते किल्ल्यांचं तुला म्हणलं ना, की अं आपण हवामानाचा अंदाज घेऊन जा. कारण आ आता तर किती तर केसेस बघतेस ना तू. इकडे हरवलय, तिकड हरवलय, सापडलच नाही, पायच घसरून पडलय. अस कायला व्हायला नको. त्यामुळ पावसाचा हां खूप पण अस जुलैला वगैरे काढायला नको आपण ट्रिप. काढूया तर आत्ताच एक दोन आठवड्यात किंवा एका आठवड्यात काढून जाऊया. म्हणजे पाऊस पण आ आत्ताच चालू आहे ना धबधबा वगैरे मग ते बघायच मग आपण किल्ले वगैरे निसर्गात आणि फिरून मजा करून येऊया. वाटल्यास तिथे एक - दोन जुनी प्राचीन मंदिर असतील तर तिथे भेट देऊया. आणि तिथल्या किल्ल्यांवर जे जे गाईड असतील त्यांनी आपल्याला भरपूर माहिती देतील. त्यामुळे आपल्याला पण आप इतिहास समजेल आणि असा अभिमानास्पद होईल ना, काहीतरी शिकायला पण मिळेल नवीन.
हो हो आपण ह्या मी या गोष्टीचा सगळा विचार करेन सगळीजण बसून आपण एकदा बै बैठकीमधे हे सगळं नियोजन करूया. आणि आपण जाऊन येऊया आणि मग बाकी बघूया चालतय चल.
कर प्लॅन आणि मग मला कॉल कर हं.
हो हो चल ठेवू काय मी? हो बाय.
हां